हॅलो
नमस्कार.
नमस्कार कसे आहात तुम्ही?
मी बर आहे तुम्ही कशे आहात?
मी पण बरं आहे. आता आपण बोलूयात प पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट वर.
हो.
आता बघा ना पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये म्हणजे किती वाढ झालेला आहे आता कोणी प्रायव्हेट ट्रान्स पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये बघा कोणीही दुर्लक्ष करतं आणि प्र प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट मध्ये वाढ झालेली आहे तुम्हाला असं नाही वाटत का?
बरोबर आहे आता काय म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये कसं होतं कि कोणी कुठे ही बसतं कोणी कुठे ही थुकतो म्हणजे व्यवस्थित या हेज्यामध्ये हे होत नाही म्हणजे ल लक्ष देत देत नाहीये. पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये आणि लोकं ही म्हणजे कमी तिकडे असलं म्हणून काय करतात कशेही बसतात काही करतात कुठले सामान कुठे ही ठेवतात कुठेही थुकतात तर हे ते म्हणजे व्यवस्थित दुर्लक्ष करतात आणि हा पण हे प्रायव्हेट म्हणून काय करत लोक जास्तीत जास्त प्रायव्हेट मध्ये ते प्रवास करायचा ते विचार करतात, म्हणून काय होत तर जास्तीस जास्त प्रायव्हेटमध्ये लोकांच वाढ झाली की आप रेट पण वाढतात.
हो.
हा प्रायव्हेट मध्ये कसं आहे, सगळं कॉर्पेटच्या हिशोबाने सगळ ते डील करतात. म्हणजे व्यवस्थित पाण्याची बॉटल तुम बसामध्ये कुठ बस- बसला तुम्ही बसामध्ये
बरोबर.
तुम्हाला पाण्याची बॉटल देतात, तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला जागा जे शे आपली परिसर-हडसर जे असतं बसमध्ये. ते एकदम साफ सुथर असतं. सगळ कचरा पूर्ण साफ केलेला असतं सीट चांगले असतात कवर चांगलेले असतात लावलेले असतात. पडदे लावलेले असतात.
बरोबर आणि बघा. पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये सुरक्षेच त लक्ष दिले जात नाही आणि प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट मध्ये बघा तुम्ही आताच बोलले जी आपली कॅबिन असते जी सीट बुक केलेलं असते ती कॅबिन तिथे बघाच पाणी बोटल दिले जाते जर लॉंग रूटचा प्रवास असेल तर नाश्ता ह दिला जातो. आणि जी सीट सीट ही एकदम आरामदायक असतो. तसं पप -प्राय-पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये तशी काही सुविधा दिली जात नाही आता.
बरोबर आहे. असंच माझ्याशी एक किस्सा झाला होतो माझा. एकदा काय झालं होत. माझं अ मी पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये ट्रॅव्हल करत होतो.
बरोबर.
दुसऱ्या-दुसऱ्या सिटी मध्ये ट्रॅव्हल करत होतो मी ते काय झालं माझ माझ्याकडे सामान जास्त होत माझ्याकडे तर माझी पिशवी जे आहे ते बॅस हे हच्यामध्ये राहिली.
बसमध्ये
पब्लिक ट्रान्सपोर्ट बसमध्ये राहिली. आता माझी सीट जेव्हा होती म्हणजे प्लास्टिक राहिली होती, म्हणजे पिशवी राहिली होती माझी. तर हा ते मी तिथ विसरलो आणि खाली उतरलो. उतरल्यानंतर मला लक्षात आलं की बाबा असंच हे म्हणजे माझी वस्तू राहिलेली आहे बसमध्ये आता ममी कुठं फोन करावं, कुठं भेटावं, कसं मला भेटणार. हे म्हणजे काहीच हे म्हणजे पूर्णपणे कम्युनिकेशन त्याच्यामध्ये नव्हतं.
ते तर आहेच.
आ अजूनही माझ्यासाठी माझ्या सोबत एक किस्स झालं होत. मी दुसऱ्या सिटीमध्ये ट्रॅव्हल करत होतो. आणि माझे जे शूज आहेत ते सीटा खाली राहिले होते. आणि ते प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट असल्यामुळे काय की त्यांचे कस्टमर केअर होते‌. त्यांचे म्हणजे प्रॉपर आपल्याला नंबर भेटलेलं नव्हता तर बस नंबर हो आणि कस्टमर केअर होत सीटचा नंबर होतो कन्फर्मेशन सीट असल्या मुळे. तर मी कस्टमर केअरला कॉल केलं आणि कॉल करून मी आपलं बुकिंग नंबर माझ्या अ ट्रॅव्हलचं पूर्ण डेट टाइमिंग हे सगळ दिलं, माझ सीट नंबर दिलं. आणि त्यांना सांगितलं माझी ही वस्तू तिथं मिस झालेली आहे.
बरोबर.
तर त्यांनी ते सगळं व्यवस्थितपणे चौकशी करून ते जे बस जे ट्रॅव्हल जे होती तिथे ते ड्रायव्हरशी बोलून ते वस्तू माझी त्यांनी जपून ठेवली. पुढचं जे दुसरी जे बस ज्या वेळेस ते येत होती दुसऱ्या सिटीला ते बसमध्ये ते प्रॉपर त्यांनी व्यवस्थितपणे पॅक करून त्यांनी ते पाठवून दिली. आणि ते माझी माझी वस्तू मला भेटून गेली.
बरोबर. म्हणजे बघ ना, पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये आपलं हे सुरक्षा असतेच आणि आपली जी वस् तूझी वस्तू जी कोणती वस्तू राहिलेली असेल तर, त्याची खात्री नसते की ते आपल्याला परत भेटू शकते की नाही भेटू शकत, पण प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट मध्ये तसं नाही. प्रा प्रायव्हेट ट्रान्सपोर्टमध्ये आपण जर चौकशीसाठी सुद्धा फोन केला की माझी वस्तू अशी अशी वस्तू राहिलेली आहे. ती मला भेटेल का, मग ते लगेच जी बस असो या मग ट्रॅव्हल्स असो ते विचारपू- विचारतील ड्रायव्हर असो या मग त्यांच्या जो कंडक्टर असतो त्यांना विचारतील का तुमच्या बस मध्ये अशी कोणती वस्तू राहिलेली होती का, मग ते पूर्ण खात्री करतील का होय. अशी वस्तू होती पण त्या वस्तूसाठी कोणी अजून घ्यायला आलेली नाही. मग त्यांचा जो मॅनेजर असतो किंवा जो आपण ज्यांना जो चौकशी केलेली असती त्यांचा आपल्याला फोन येतो. मग तुमची वस्तू भेटलेली आहे रिटर्न येताना ती वस्तू तुम्हाला भेटेल. मग आपल्याला खात्री असते, की नाही आपली वस्तू रिटर्न भेटते. पण पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये तसं नाहीये.
पण असं झालं नाही पाहिजे. पब्लिक युवा असू किंवा प्रायव्हेट असो हे म्हणजे पूर्णपणे आपल्याला म्हणजे जर पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणे काय आहे गव्हर्मेंट थ्रु असतं. आणि आपण गव्हर्नमेंट सगळं टॅक्स पे करतोय. तर त्या हिशोबाने सुविधा चांगली भेटली पाहिजे. प्रायव्हेटपेक्षा चांगली सुविधा आपल्याला पब्लिकमध्ये भेटली पाहिजे. जसं सुरक्षा असू किंवा जास्त साफसफाई असला असली पाहिजे हे गरजेचं आहे. पण सध्या ते होत नाहीये ते म्हणजे हे पहिल्यापासून चालू आहे. कोण काही बोलत नाही म्हणून ते सगळं तसंच आता चालू आहे आणि चालूच राहणार आहे.
हो. पण यात बघा पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये तुम्ही मग मगाशीच बोलले की कोणीही कुठेही थुकतात मग प्रायव्हेट ट्रान्सपोर्टमध्ये जर कोणी थुकताना हि दिसलं ना, तर ते त्यांना बोलतील. बरोबर?
बरोबर आहे. तेच की म्हणजे जे आता ते जे गाडीजे जेच्या हातामध्ये आहे, जो चालवतोय
आणि ते केअरटेकर आहे गाडीचे त्यांचं पूर्ण लक्ष असतं. गाडीमध्ये किंवा हो गाडीमध्ये कोण काय करतंय कचरा टाकतोय का असं. कोणाची सीट पशी थूकल्या गेलेलं आहे किंवा कोणाच्या खिडकी बाहेर थुकलं गेलं आहे.
हो.
ते चौकशी करून तेे नेहमी ठेवतो. असं नाही की बाबा आता आज केलं चार दिवसांनी बघू आपण तसं नसतं. ते कंटिन्यू त्यांच पूर्ण हे अ चेकअप किंवा तुमचं त्यांच रुटीन तेच पूर्ण त्याचं असतं. ते कॉन्टिन्यू अ लक्ष घा-घालतात. की बाबा कुठं काय होतंय, कोणाला काय गरज आहे का, कोण कुठे कचरा टकतोय का. कोणाला काय वॉशरूम जायचंय का? ते व्यवस्थित जागा बघून कुठं हॉटेलमध्ये कुठल्या जागा कुठं चांगलं वॉशरूम भेट मध्ये सगळं व्यवस्थितपणे चेक करून ते थांबवत गाडी थांबवतात आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट काय होतं, काय कुठे थांबायचं नाही थांबायचं कोणाला त्रास आहे का नाही, कोणाला कुठं थुकायचंय आहे का, कोणाला काय उलटी हो ती आहे काय म्हणजे व्यवस्थित बेसिक ती तीच असतात‌, ते पब्लिक ट्रान्सपोर्ट तीथे लक्ष घात जात नाही आणि प्रायव्हेट बस जी असती ते म्हणजे व्यवस्थितपणे कस्टमरला सर्व्हिस देते. त्यामुळे ते त्याला क्लीनही ठेवता येते त्याला म्हणून त्याचे पैसे पण जास्त असतात.
हो. पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये जे पैसे स्वस्त असतील, पण त्याकडे लक्ष दिलेल दिलं जात नाही. आता बघा जो ड्रायव्हर असो एक हो
कसं आहे की, आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट कशाला का विचार करतो आपण, कारण आपण गव्हर्मेंटला टॅक्स पे करतोय. आपण कुठलीही वस्तू घेतो किंवा आपण तिकीट पण घेतोय आपण, टॅक्स पे करतोय आपण. तर टॅक्स पे केल्यानंतर आपल्याला ती सुविधा भेटली पाहिजे. जर आपल्याला चांगली सुविधा भेटली पब्लिक ट्रान्सपोर्टमधी गव्हर्नमेंटकडनं, तर आपण प्रायव्हेटमध्ये आपण कशाला जाऊ आपण.
हो ते तर आहेच. पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये जर प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट सारखी जर सुविधा भेटली ना, तर मग प्रायव्हेट ट्रान्पोर्टचं प्रमाण कमी होईल आणि पब्लिक ट्रान्सपोर्टच प्रमाण वाढेल.
हा बाहेरच्या देशांमध्ये जर तुम्ही बघितलं, बाहर देशांमध्ये कुणाकडे स्वतःची कान असती.
बरोबर आहे.
पूर्णपणे ते नाईंटी पर्सेंट ते पब्लिक ट्रान्सपोर्टवरती ते निर्भर असतात ते, तिथं हो ती ते म्हणजे कार घेणं हे म्हणजे खूपच खूप लक्झरी आहे.
हो.
म्हणजे कोणी उचलून कोणी का आपलं जसं आपलं आपलं इथं होतं. कि बाबा कोणी येतं कुणा कुणा म्हणजे दर माणसाकडे कुठलेही म्हणजे माणसाकडे कार असणं हे गरजेचं आहे.
हो इथे म्हणजे आज आपल्या इकडे असं होऊन गेलेलं आहे, तर समजा आता मला गाडी येत असेल किंवा नसेल बरोबर पण मा ज्यामध्ये असे आ मेंटेलिटी अशी असते लोकांची की समोरच्या व्यक्तीने. गाडी घेतलेली ना तुम्ही यापेक्षा महाग गाडी घेईल आणि यापेक्षा जास्त. भारीतली गाडी घील. पण त्याला तेवढं कळत नाही का, आपल्याला गाडी येत नाही. बरोबर गाडी चालवताना जर, दुसरं कोणाला आदळली त्यांना त्रास. आपल्यालाही त्रास बरोबर. त्या सगळं माहिती असून सुद्धा तो गाडी घेईल. आणि असं होत जा. गाडी चालवता चालवता दोन तीन जणांना तर नक्की तो.
बरोबर आहे आता म्हणजे, गाडी चालवण म्हणजे हे खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असती.
बरोबर.
आपण रस्त्यावर चालव गाडी चालवतोय. रस्त्यावरती अजून कुठले छोटे मुलं आहेत. वयस्कर लोक असतात. तर जर आपण गाडी. चला जाऊ रस्त्यावर ट्राफिक तर वाढणारच आहे. कारण एक माणूस कुठं चा चालय तो एक माणूस मोठी चार चाकी गाडी घेऊन चालय. तस दहा हजार लोकं कुठे तर चालले असली. की दहा गाड्या रस्त्यावरती येतात. तर ते जर त्यांनी, पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरलं. की एकाच गाडी मध्ये तीस चाळीस लोकं बसून जातात. तर तीच चाळीस जे गाडी आहेत, ते रस्त्यावरचे ते कमी होतात.
आणि पोलीस तेच्याने ते बघा. तुम्ही आता सांगितलं दहा लोकं दहा गाड्या घेतील. आणि जर तेच लोकं जर, पब्लिक ट्रान्सपोर्ट गेले तर पोलोशन. ते ज्या गाड्या आहेत. त्या कमी होतील आणि एकच बस गाडीने जातील. आणि पोल्युषन सुद्धा प्रदूषणही नाही होणार. म्हणजे प्रदूषणचे प्रमाण, राहील पण तस सोचणारच नाही कुणी.
नाही सगळ्यांना आपली म्हणजे, स्टेटस दाखवायचय की बाबा माझ्याकडे काय आहे. मी काय कुठ कुठली वस्तू वापरतोय मी हेच. सगळं दाखवणं हे गरजेचं आहे. बाहेरच्या देशामध्ये तसं नाहीये, बाहेरच्या देशामध्ये कसं ये. पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगल असल्यामुळे एकदम अ. वेळेवरच चालतं आणि एक म्हणजे, घरातन बाहेर निघालं की, शंभर मीटर वरती तुम्हाला ते. भेटणार शंभर मीटर किंवा अर्धा किलोमीटर तुम्हाला ते सोय सोय तुम्हाला भेटती. तुम्हाला पब्लिक ट्रान्सफर भेटणार आहे. बस भेटणार आहे आणि ते सुद्धा. चांगली क्लीन असती. साफसफाई त्यामध्ये चांगली प्रमाणे केलेल्या असतात. तर लोकांला ते वापरण्याला काय त्रास होत नाही.
आणि बघा आपल्या बाहेरच्या देशांमध्ये ना, कोणीही कुठेही थुंकणार नाही. त्यांच जे पेठ सुुद्धा असतं ना त्यांच. ते पेट तिथे लिहिले म्हणजे, तिथले सगळे नियमच आहेत. तुमचे जर कोणी पेट असेल तुमच्याकड. काही पेठ अगर काही घाण करत असेल, तर ते घाण तुम्हाला स्वतःला साप
स्वतःलाच ग ते स्वतः ते बरोबर आहे. स्वतः ते पिशवी घेऊ फिर घेऊन फिरतात ते.
बरोबर.
तिथं काही त्यांनी केलं की डायरेक्ट ते पोचून पिशवूनवर टाकायला. बाहेर कोणाना काही करता येत नाही घाण. घाण केली की म्हणजे, आपल्या इथं जसं म्हणजे आपल्या इथं काय. कोणी कितीही मोठा गुन्हा केला. तर क्राईम नाहीे आपल्या इथं त्या लगेच सोडून त्याला सोड त्याला सोडून जातात ते, म्हणून आपला हितं म्हणजे काय. लोकांना भीती नाहीये, बाहेर जर असं काही केलं छोटस जर हे अ लॉ हे नाय केलं म्हणजे मेन टेन नाय केलं कुठे काय घाण केलं. तिथं म्हणजे व्यवस्थितपणे ते त्यांच्यावर कारवाई करतात. त्यामुळे तिथं असली गोष्ट होत नाही, साफसफाई जास्त राहती
हो ते तर हाय. आणि बघा आपल्या इथे जर कोणी त्यांना सांगत असेल ना का तुम्ही नियमांचे पा पालन करा नियमा च्या अंडरमध्ये राहत ते समोरच्या व्यक्तीला सांगतील. तुला नियमांशी काही घेणं देणं आहे? आम्ही जसे असू आम्ही तसे राहू पण त्यांना ते कळत नाही का आपण जेवढे नियमांचे उल्लंघन करू तेवढं त्रास आप आपल्यालाही वा
सगळ्याला त्रास होतो. बरोबर आहे, आज आपण करतोय उद्या दुसरं कोणी केलं की आपल्याला त्रास होणार.
बरोबर आहे पण त्याला ते कळत नाही, कारण की जेव्हा. जो व्यक्ती बघणार आहे, का समोरचा व्यक्ती नियम पाळत नाही तेव्हा तो पण नियम तोडणार आहे ना.
बरोबर हाय त्यासाठी म्हणजे काय. नियम आपण पाळलं, तर आपलं. जे कुठलं नैसर्गिक असलं किंवा आपलं जवळपास काय परिसर असलं.